हॅलो. हा नमस्कार.
बोला ना ताई कशा आहात?
हो बरी आहे. कुठे गेलेला की नाही सुट्टीमध्ये आता?
काय म्हणालेय?
कुठे म्हटलं गेलेलं की नाही सुट्टीमध्ये आता मे महिन्याच्या?
हो सुट्टीमध्ये बरेच फिरायला गेले होते अ अक्कलकोटला गेले होते.
अच्छा. हो अक्कलकोट खूप छान आहे ना असं शिस्तबद्ध असं आहे म्हणे.
कोणतं स्थळ आहे?
अक्कलकोटला म्हटलं खूप असं शिस्ती मध्ये सगळ्या म्हणजे तिकडे व्यवस्था चांगली आहे म्हणून ऐकलेलं.
हो हो. व्य अगदी चांगली आहे तिथं राहण्याची राहण्याची, खाण्याची सगळी
हो हो हो. तिथं जेवण पण छान असत राहण्याची पण सर्व सोय व्यवस्थित आहे सगळं म्हणजे सगळी सोय आहे. आ सकाळी पहाट आम्ही काही केलं अ इथून जातना आम्ही दुप च्या गाडीने गेलो होतो, दुपारी दोनच्या गाडीने. हो. तर आम्हाला तिथं जायला दोन ह बस नाही गेलो होतो आम्ही. आमच्या भागातून बस आहे ना जवळच आमच्या इथे जवळच बस लागते स्टँडवररून आणि तिथून आम्ही बसने गेलो अ लालपरीने. आणि लालपरीचा आनंद येना ट्रेनपेक्षा भारी येत. त कधी निवांत आ ऑनलाईन बु बुकिंग केलं तर भेटत तस शीट, आपण लांबच्या ज्या गाड्या असतात त्यांना शीट भेतात. तसं लांबचे प्रवासी जा
नाही नाही. ह्याच बसच नाही म्हणत मी. तिथे राहण्याच.
नाही. ऑनलाईनच काही नाही असं काही नाही तिथं तिथं जाऊन पण बुकिंग होतं लगेचच्या लगेच.
ओके. हा आता या सुट्टीत सुद्धा गर्दी खूप असेल ना?
खूप खूप गर्दी म्हणजे आतमध्ये पण खूप गर्दी म्हणजे तरी एक दीड तासानंतर नंबर लागत होते, आतमध्ये मंदिरामध्ये. हो. एक दीड तासामध्ये लागत होते आणि आम्ही जस सकाळी गेलो आठ, नऊ वाजल्या होते आम्हाला जायला तिथे, नऊ वाजता मग तिथं अ ते म्हणजे नाही का राहण्याची सोय वगैरे आहे. हा गेस्ट रूम मध्ये त्याच्यामध्ये तिथं गेल्याच्या नंतर मग थांबलो तिथं. आणि मग आम्हाला पाठच्या आरती करायची होती, तिथं थांबल्याच्या नंतर जेवण वगैरे केलं. आणि थांबलो तिथे तिथे थांबल्या नंतर मग पाठ आम्ही अ किती साडेतीन ला तीन लाच उठल तीन ला उठून आवरलं आणि चार ला नंबरला लागलं. पाच वाजताची आरती वगैरे झाली
काकडरती म्हणतात तसं असेल
हो पाच वाजताची आरती वगैरे झाली मग तिथं थोडस फिरलो आणि मग येताना आम्ही रेल्वेने आलो
अच्छा ओके
हम् डायरेक्ट रेल्वेने प्रवास केला येताना आणि पण जितका म्हणजे सळी सात प्रवास के पण लालपरी जितक्या लवकर आल रेवेस्त वेळ गेला रेल्वे लांबून येते
ह
आणि लालपुरी डायरेक्ट आपल्या रस्त्याने येते
हा हा ह ट्रेन फिरून येते तेका कुठून
हो हो हो लाबून ती कशी वेगवेगळे जिल्हे घेऊन येते हो दोन तीन जिल्हे सोडते आपण डायरे ह्या जिल्ह्यातून त्या जल्ह्यामध्ये जातो असोत आणि तस याच्यामधून तस नाही करताय ट्रेन आहे ना फिरून येते लांबज मधून येते त्याच्यामुळेळ ते गावाचे नाव पण खूप असे हे असतात अ आपण जात नाही प्रत्येक गावाला त्याच्यामुळे का कळत नाही त गावाची नावं आणि ते विदर्भ वगैरे नाही का ह हे संभाजीनगर विदर्भ वगैरे असं फिरून येते ना
ह
अशा टाय त्याच्यामुळे हो ते नाही का हे नाही होत हो हो
कारण असं तर खरं ब कुठे ट्रेन ने बरं पडतं पटापट ता येतोय पण हि आता फिरू येत असल्यामुळे उशीर होत असेल
हो आसच होत आणि तुम्ही कुठ गेल्या होत्या हो का
माझ्या गोव्याच्या पुढेय गाव तिथे मग राहिले वीस एक दिवस खरं गेली होती मी आठ दहा दिवसासाठीच गेलेली पण बाबा पण म्हणाले आता सुट्टी आहे तर थांब म्हणून कारण आ त्या मुलं मुलांना तर मोठी झाली मुलगा जॉ- जॉबला आहे नवीनच नवीन जॉब बदलला त्यानी त्याला सुट्टी नाही मिळाली हो आणि गेचेसुद्धा परीक्षा चालू होती तिथला मीमध्ये उशिरा संपली परीक्षा म्हणून मग मी एकटीच गेली होती
अच्छा
कडड जाई तर तिचं बाराव होत त्याच्या-त्याच्यासाठी गेलेली मी एक मे ला म तिकीट पण नाही मिळाली तिकीट हो तेव्हा अचानक आता कोण जायचं झालं त्यावेळी अचानक जाणं झालं ना माझं मग ती किटने मिळाले मग मी आमच्या जुने नातेवाईक पण जा-जाणार होते गाडीने मग गाडीने गेले मी म परत येताना पण मिळत नव्हती ती क किती तरी दोन तीन चार दिवस तत्कालने मग ट्राय कर करून एकदा ज म दोन चार दिवसानी मग मिळालं मग त्याच्यामुळे मग वीस एक दिवस थांबले होते मी हा पण तिथे गावच वात तरण जरा मला चांगलं वाटलं इथल्यापेक्षा इथे शहरामध्ये आमच्या इथे जरा खूप गरमी वगैरे आहे गावे जरा चांगलं होतात थंड होतं आणि आमच्या घरामध्ये सुुद्धा बाबांनी म्हणजे आमच्याकडे माहेरी माझ्याकडे हे लावलेले आहेत च अ मार्बल मार्बल घराला चावल्यामुळे ना जरा थंडवा असतो घरामध्ये त्या त्याच्यामुळे गरमच नाही एवढ गरम होत नवलं आणि बाज असतात ना गावी खूप तेच्यामुळे सुुद्धा जरा वातावरण थंडवाळ असायचं
हा हा हा म्हणजे छानच वाटत असंल ना ते पूर्ण- घराच्या शेजारी झाड वगैरे निसर्ग पण चांगला दिसतो झाडा ह
हो आमच्या गावी तर समुद्रजवळ ना त्याच्यामुळे कोकणामध्ये च्यामुळे तिथे हे नारळची वगैरे, झा-झाड भरपूर
हा हा हा
चात
अच्छा हा हा हा ना-नारळाची झाडं खूप असतील ना तिकडे यव लागेल तुमच्या तिकडे नारळाच्या एक दिवशी ते एकदा येना आपण टाईमच काडूया कोकणामध्ये एकदा येना आपण -कोकणामध्ये ट्रिप काढूया आपण एकदा अ मैत्रिणी मैत्रिणी भेटूया कोकणामध्ये
हो हो नक्की आम्ही आता घे-जानेवारी मध्ये माझ्या शाळेतले आम्ही सगळे फ्रेंड्स गेलो होतो इकडे गोकण मोबा मुर्डेश्वर वर वगैरे फिरून आलो कारवार वगैरे
अच्छा
मी जानेवारीत गेलो होत तेव्हा गर्मी नव्हती ना त्यामुळे छान वा तावरण होतं तेव्हा
हम्म हम्म हम् गर्दीत गर्दीत पण तस पण असं मोकळ गेलं ना की छान वाटत गर्दी नसली त्या नंतर निवांत रम्य ठिकाण वाटत एकदम
बत तर दोन महिने आधी ठरवून जर तिकीट काढलेलं असेल ना आधीच प्रोग्राम जर आपण फिक्स केला असेल तर मग त्या कोकण रेल्वेने तिकीट काढालार मा आणि स्वस्त पण पडतं ट्रेननी जाणं
हा हा हो ना
तुम्ही गेलाय का कधी कोकणात ते गोवा वगैरे त्या साईडला ह हॅलो हा तुम्ही गेलाय का म्हटलं कधी गोवा वगैरे त्या चचालल
अ नाही मी अ गोव्याला आणि कोकणला गेले नाही मी लांब लाब खूप फिरून आली जसं कटरा काश्मीर अ कन्याकुमारी हा परत तुम्हाला सांगते मी इकडं कुरुक्षेत्र वगैरे पंजाब अं अशा ठिकाणी आहे ना पंजाबला गेले बाॉंड्रीला म्हणजे नाही का पूर्ण याच्यामध्ये कुरुक्षेत्रामध्ये जाऊन आले गोमानला जाऊन आले ह परत तुम्हाला सांगते कटरा म नाही का वैष्णव देेवी वगैरे ह तिकडे पण गेले होते वैष् वैष्ण दे गेले परत मी तुम्हाला सांते शिवुडी गो म्हणजे जम्म जम्मूे टोक आहे का बाॉ्ड्री जम्मूची जम्मूची बाॉ्ड्री म्हणजे हा पहि एकदम शेवटचं टोक हा त्या टोकापर्यंत जाऊन म्हण ब फ त आप देेश वगैरे नाही का आणि अ उरुंदावन आ नाहीय
मग साऊथ इंडिया मध्ये अजूनही जास्त गेलं नाहीत वाटत
हो इकडे हा तसं झालं थोडस हा गुजरात वगैरे गुजरातला वगैरे तर गेले मी फक्त तर माझ्याकडून गोवा वगैरे कोकण कडचे नाही झाले करूने हो हो हो केरळ केरळ बाकी आहे माझं केरळ पण बाकी मला ज करायचे बालाजी करायचे मला दोन तीन चान्स आला पण थोड मागच्या वर्षी तब्येत बरी नव्हती मागच्या वर्षी सगळ्यांनी ट्र्रीपला गेले होत पण मागच्या वर्षी माझी तब्येत बरी नसल्यामुं मी काय केळचा चान्स सुटला माझा
अच्छा परत कधी योग आल्यावरर बरोबर होईल जाणं
ह् हा त्याच्यामुळे मग तो पण प्रॉब्लेम
हो आम्ही गेलो होतो धर्मस्थळला जाऊन आलो होतो तिथे मी ती पण कधी बालाजीला नाही गेले धर्मस्थळ ला गेले लो
हा हा हा हा हा हा अच्छा बाकीचं काय म्हणताय
हो बाकी बरं आहे
हा ना बरं चालतंय ठीक आहे बोलूया आपण निवांत नंतर
हो हो भेटू एकदा आता मी म्हटलेल ना तुम्हाला ते मंदराई तिकडे जायचंय ना तिथे सांगेन तुम्हाला मी
बरं बर चालेल चालेल ठीक आहे ओके बाय